ह हॅलो
हॅलो
आवाज येतोय का माझा?
हाहा, येतोय.
अच्छा, अच्छा, झालं जेवण?
माझा येतोय का?
हो, येतोय ना. एकदम व्यवस्थित येत आहे. अच्छा,,
तुमच जेवन झालं का?
हो, झालं, आमचं पण झालं. ह आमचं खूप लवकर झालं जेवण,, आठ वाजताच काहीतरी झालं आमचं जेवण. जेवणाच टायमिंग आहे. जेवणाच टायमिंग आहे ना आमच.
अच्छा,
आम्ही वेळेवरती जेवतो.
किती हाय जेवणाच टाइमिंग सातचा?
नाही आठ, आठ, आठ किंवा साडेआठ असं.
आठ किंवा साडे आठ का?
हो, मग आमच्या घरच्यांना लवकर लागत जेवायला,, हो चांगलं हाय. आमच्या सरांना जेवायला लवकर लागतं.
अच्छा,
हम्म,, त्यामुळ, लवकर बनवावं लागतंय.
चांगली गोष्ट हाय म.
हम्,, तुम्ही किती वाजता जेवत असता?
आमचं जेवण, रात्री साडेदहा, नऊ साडेनऊ.
बापरे! खूपच लेट होतय मग.
हो, आम्हाला काही वेळ नसतो. म्हणजे आम्ही दिवसभर काही ना काही खाणं चालूच असतं ना आमच.
अच्छा हा,, चटोरा स्वभाव आहे वाटत तुमचा.
हो, खायला आवडतय आम्हाला.
हो का? हो,, असते म्हणा एखाद्याला सवय. दिवसभर खाण्याची. मग तुम्ही हेल्दी आसाल सर? अच्छा अच्छा, तुम्ही हेल्दी असाल म्हटलं मग.
हेल्दी म्हणजे, तसं काय नाही.
हम्, हम, मेंटेन केलंय का मग? स्वतःला.
हो, स्वताला खूप मेंटेन केलेलं आहे, आम्ही.
अच्छा,, कमाल आहे मग तुमची, मजे दिवसभर खाऊन पण स्वतःला मेंटेन करणं,, साधी गोष्ट नाही आहे ना.
आमच्या घरातले सगळे तसेच आहेत.
हो का
आमच्या मॅडम पण एवढ्या खातात पण मेंटेन केलेल आहे स्वतःला
अच्छा, अच्छा, क्लासेस वगैरे करतात का? योगा क्लासेस वगैरे काही.
योगा क्लासेस नाहीय.
मग जिमला जातात का?
ते जुंबा क्लासेस ऐकले का तुम्ही नाव?
हो ऐकलंय ना.
ते करतात.
हो का.
त्या मध्ये डान्स असतो ना.
हम्म हम् हम्. अच्छा. हो झुंबा क्लासेस ऐकलेले आहे मी बट कधी गेली नाही. ट्राय करावा लागेल मग.
नई जायला पाहिजे खूप चांगलं हाय.
हम्म.
काय करायला पाहिजे ना?
ट्राय करावं लागेल म्हटलं. करू. बघू. फोन चालू आय थांबत का फोन चालू आय फोन. कट हॅलो.
कॉल येतोय का तुम्हाला?
हो सर अखोल आला होता दोन वेळेस आला होता. ते रिकत केलाय मी. मो ते. घरून आला होता ना आई बाबांच तर माहितीच आहे तुम्हाला कसं असत. तेथे आम्ही बाहेर गावी असतो ना त्यामुळे.
हॅलो.
हॅलो अजून पण आवाज येत नाहीय का?
नाही आवाज येतोय मला एक दुसरा कॉल आला होता त्यामुळं साईडला मोबाईल घेतला होता.
अच्छा अच्छा तुम्हाला पण आला होता का घरचे असतील मग म्हणजे. जेवण वगैरे झालं का असं विचारतात ना.
हो.
हम. आई बाबांच तर कस असते माहित आहे ना तुम्हाला एक वेळेस कॉल करून शांत बसत नाही ते.
ह ते तर हाय.
एकदम घाबरतात मला पण आता आला होता माझा बाबांचाच आला होता मी कट केला तरी परत केला त्यांनी. म कॉल करून सांगितलं की माझा कॉल चालू आहे म्हटलं. तेव्हा थांबले ते.
तुम्हाला ही कॉल करतात का?
हो ना घरचे आमच्या.
हो का.
बाहेरगावी असतो ना आम्ही मग त्यामुळे लग्न झालंय का सर तुमचं?
हो आम्हाले मुलगी आहे म एक.
हो का. चांगलाय मग.
हो. मैवाली मुलगी नुसत नुसतं ओरडत्या.
हो का तुमच्याकडे मले तुले बोलतात का अस.
ह आमच्या इकडे ते मध्येेत फुले होते कधी कधी पण कधी थोडस येऊन जाते मदात तर आम चकल्या गावाकडली भाष आहे ना
हम्म. अच्छा.
क बोलता आणि मध्ये त होऊन जात.
हा तुमच्या आवाजावरून वाटत आहे म्हणून विचारलं? म्हटलं चला विचारूनच घ्याऊ आवाज येतय ना तुमचं तस.
ह महिवाली बायक खू बोलते ना तशी म्हणजे मवा मशेष.
अच्छा अच्छा त्यामुळे तुम्हाला पण सवय झाली का?
हो त्यामु त्यामुळे म्हणजे एक जण सुद्धा निघून जातात तिकडे तिकडे.
हो हो ते ना तसं.
तुम्हाला बोलते काय कोण यित सर.
नाही आमच्याकडे नाहीयेत तसं. आम्ही विदर्भातले आहे ना त्यामुळे नाही आहे आमच्याकडे जस. आमच्याकडे कसं माहिती आहे का म्हणजे? आता मुलगी जरी बोलत असेल तरी पण की आलो वगैरे नाही का तसं बोलते ती?
अच्छा.
मग आम्ही कुठे बोलायलो ना तरस मग आम्हाला व्यवस्थित बोलावं लागतं. आता आमच्या सरांसोबत रा थोडी सवय मोडली म्हणा. पण तरी पण येते आपली भाषा सुटत नसते ना सर.
अच्छा.
हम्म म्हणजे सगळे हसतात जसं की. आपल्याला आवाज दिल्यावर मुलीनी असं म्हणायला पाहिजे ना आली. पण आमच्याकडे तसं बोलत नाही आलोह वगैरे नाही का त्या टई बोलतात.
अच्छा.
हम्. त ते सगळेच अे बोलतात म्हणा पण? आता हळूहळू आमचं थोडं कमी होत आहे नाहीतर पहिले. माझी पण भाषा तीच होती.
अच्छा.
हम्म. ते कसं बरीच वर्ष बोललेली असतो ना पण ते काही कि नाही ना सवय. म्हणजे बंद होत हळूहळू थोडा वेळ लागतो ना बंद होण्यासाठी.
बरोबर आहे बोल. मवाली निशेस आहे ना पले खदर साडचीिकललीया ना.
अच्छा मग तर काय पाहायचं नाही काम आहे. तिकडे हे आहे वाटते काय कुठला तरी? रस्ता वगैरे काहीतरी फेमस आहे ना तिकडे खान्देश ममध्ये तांमबळा रस्ता वगैरे काहीतरी.
मॅडम तेथ इकडेच फेमस आहे कोल्हापूरला.
खानदेश ला काय फेमस आहे सर. हो.
सश ला ते चपाती असते ना ते फेमस आहे. मांडे.
अच्छा.
आणि त्याची मांडी खूप चांगली असतात
खूप फेमस आहेत का ते.
हो मग आम्हाले सासू पाठवून देत असते ना आम्हाला.
हाव का चांगलं आहे की मग.
मयावाली बायक घेन येत असते आमच्या मायावाली मिसेस घेऊन येतेथे
हम्म.
तमडहिला तुमही?
तुम्ही एकटेच जाव आहे का म्हटलं लाडाची नाही का ते गाणं आहे ना लाडाची दावी वगैरे त्या टाईप तुम्ही लाडाचे आहे का म्हटलं.
नाही मध्ये आहेत ना तीन आहेत माझ्या नेऊन
हो का?
हं.
अच्छा अच्छा तीन आहेत का?
हो.
हम्म हम् लग्न झालंय का मग त्यांचं
अ नाही एक चशमे चशमे वी आहे.
हो का हम्.
दोन दिन चषमती आ.
अच्छा. मग ल की ना कोणती मोठी सोबत झालंय का तुमचं का?
आमच्या सगळ्या मोठेसोबत
हो का? अच्छा.
स्टशनावाली नाही भेटली ना आम्हाला
काय काय?
चष्म्यामध्येग नाही भेटली आम्हाला
हो का तुम्हाला ती पाहिजे होती का?
म त्यावेळेस ती लहान होती.
अच्छा अच्छा. हम् ह. अच्छा मोठी असती तर मग
तर मग आम्ही पण लहान असतो ते
ती मोठी असते तुम्ही लहान कच करायला असते तर
ती मोठी असते तर आमच्यावरली मॅडम ना नाचते असत ना.
होत मग तेव्हा केलं असतं का म्हटलं.
बून आ आहेम कारण खूप लोक खू माझ्या आमचे सासू खूप चांगले आहेत ना.
नाही नाही विषय आहे अज्याच साफसफाई चांगली आहेत का?
हमम.
अच्छा तुमच्या मनात बरच दिसत आहे गायकााई
त्याच्याबद्दल बोलता येणार.
चष्मेवादी आहे आमची साडी
हो ना. मायावाली सालीन आहे ना.